हॅलो.
हॅलो बोलो
कोण बोलराय.
कस्टमर.
एक कस्टमर आहे. कस सूचते तला
डॉन बोल रहा है डॉन. जलदीसे. एक सात करोड रुपये. भेजो. आपके बेटे को क आप की किडनॅप. करणे वाले है.
घर बेचना पडेगा. उसमे भी एक दो करोड आयेगा.
र एक दो करोड आग चल तु न एक बता द एक एस्टिमेट ब द अ. किडन्याप करणा ही पडेगा उठाना पडेगा. सभ्य मतलब कितना घर है तुम्हारा.
मेरा मेरे अंकल का.
और कोई दुरका रिश्तेदारे.
मेरे ना. दादाजी का.
ये सबके लो सभी को किडनप करू.
हा सभ होकर.
हा आता किडन्याप करनाही पडेगा लग कार्या हजार दो हजार म ते कडनप कम कम करोड अरे हो चजिंगनै म चार्ज लग फोन. हा हॅलो.
हॅलो स्पष्ट स्पष्ट मराठी. नीट बोल ऐंशी रुपये पर्यंत जायला पाहिजे.
उपर. हाय हॅलो बसा हाय का जेवला का नाही तुम्ही
त
मग कसं असतंय मराठी
बर जेवलो नाही आम्ही
का आहे
झोपलेलो आम्ही उठलोय आता
ऐसं काय आहे करत उठो पबूवा
कुछ बी करत
अ मराठीमध्ये बोलल्यावर जास्त पैशे मिलत्यात
मला काय माहित नाही बाबा मी उगंच म्हणालोय रे तुला
हा आईला अवघड बाबा कायय तू
काय उपयोग नाही किती पण एज्युकेशनल जरी बोललास तरी काय माहित किती मिळाल्यात
शिव्या घालूया काय मग
रे बाय तिने शंभर पण येणार होतीत अस ल्हिलत न्हव वर
व्हय यस
दिलीत तर बर आहे नाही तर मेसेज करायच त्यांना
सी दट
काय माहत काय हुणार आहे का करायला ह मला असं वाटालय आत्ता
कोय ना कोई ना अरे तुमच्या इतर काय काय अपडेट बिपडेट आले ते पण वाट लावून झाचाले तुमचं
अरे शिफा शिफा काय म्हणालती ती सांग तिला आधीच्या तासला सहा हजार मिळालेला
अ आता मग आपल्याला पण मिळणार मग तीन तीन हजार मिळतात मला किती मिळा पाहिजे मग सहा हजार साहाशे
ह
फ्ट सिक्स झाले
हम अरे मला ती उगच म्हणाल्या असं वाटलंय ती खरोखर म्हटली काय नाही ते पण मला मी म्हटल सहा हजार खरोखर सांग म्हणताना एका टास्क ला स्टेपी तेना चारशे मिळालेलीत म्हणा आणि हिला आणि भक्तीला साशे मिळालेली
ते मागच्य वेळच टास्क आहेत ना ते टायपिंगवाले होते म्हणजे ऐकायचं टाईप करायचं मग नाहीतर ट्रान्सलेट करून ये टाईप असं
हॅलो
काय मला काय आलं नाही बाबा मी तर हॅलो हाय हॅलो हॅलो हॅलो.
हा बोला.
तु नेटवर्क मध्ये नाही आहेस वाटत?
अरे हाय. आत्ता वायफाय जोडलो बघ, माझ्या रूम मध्ये राऊटर आहे लई बोलायचं नाही.
होमो मो म म कसला असत ते पांढऱ्या कलरचं. हम हम हम. आमच्या पण आमच्या घरा लाईट जात्या, वायफाय आहे आमच्या घरात तर. होय त्यात लाईट जात्या.
होय लाईट जा त्या. पिवळी आणि लाल जळत्या. हम्म हम्म हम्म. पिवळी आणि लाल जळत्या.
नाय बाबा आमच्यात तर काळी जळत्या हम हम हम. हम. ह ह हा. युअर फेवरेट कलर.
काळ काय?
हम्म.
ठीक हाय ठीक हाय.
अरे कुठलाय तुमच्या इथ वाय फाय?
काय माहित नाही मला बी बी च हाय वाडतं.
बी बी फॉर
बी चॅनल.
अ बिलिंक रे मंद.
हा काय अस लते.
बि लिंक वाल्यांचा बर चांगलाय कि मग,
हे राऊटर काय तिकड घेऊन जाणार नाही मी, मी फोन घेणार आता नवीन.
होय कुठला घेणार आहेस?
सॅमसंगचा.
कुठला?
काय मईत नाही ठरवलं नाही.
किती बजट कितीय सांग?
तीस हजार पर्यंत.
मग सॅमसंग घेऊ नकोस.
का?
तीस हजार मध्ये सॅमसंगच चांगले प्रोडक्ट येत नाहीत.
अरे येतंय की दिवाळीला घ्यायचं सेल लागतोय.
सेल मध्ये थर्ड क्लास माल भेटतोय असं काय बोल
चांगली येत्यात की माझ्या बहिणीनं पण घेत ल्या.
अग बाय असं नसते ना.
मग कुठला येऊ
आता विवोचे फोन जास्त चालत्यात
माझा पण विवोचाचय
हा पण आता नवीन जे आला ते ज बॅटरी लाईफ चांगली हाय
होय काय
म एकदाच चार्ज केलीस की दोन दिवस जाते.
होय, काय?
होय प्रोसेसर पण चांगलं भेट तया
काय
माझा मोडत्याला फोन
कंपनी पूची ती हे
सेम सुमचा हाय,
तेरा कितने का हे,
एक वीसचा हाय, होता म्हणजे, हो त आत आता लय नाही, आता कमी हाय आता चाळीस मिळतो.
मग तो वीक फोन, आणि अर्ध पैसे मला दे,
ते तीसला चाललय, तीसमध्ये तर मला पण चांगला फोन भेटना, अरे! वय खरं सांगते काय आता पप्पांसाठी पण फोन घेत घेतल काय सॅमसंगच एस ट्वेंटी थ्री एफई
हम्म हम्म
पण त्याचा प्रोसेसर एक्झनॉस आहे. इंडियासाठी मग त्याच्यामुळे काय होत हिटिंग आता जेवढे पण तू तू थर्टी मध्ये घ्यायला गेलीस की नाही मग एक्झनॉस प्रोसेसर भेटते म्हणजे त्यांच्या कंपनीच सॅमसंगवाल्यांच, आणि त्या त्यांच काय विषय माहित आहे का? त्यांच प्रोसेसर एवढं हिट होत, आणि एवढं बॅटरी खात्या काय आता माझी बॅट माझं तर स्नॅपड्रॅगन असून माझी जास्त बॅटरी खातीया कारण माझं चार हजार एम एच आय नुसता, चार हजार चारशे चार हजार पाप्पांचं चार हजार पाचशे आहे. तरी त्यांची माझं माझं उठं एकदा बॅटरी टिकल पप्पाची टिकत नाही, का कारण एक्झॉनस प्रोसेसर सॅमसंग कधी घ्यायचं माहित आहे का? जेव्हा आपण अल्ट्रा सिरीज हे सिरीज घेतलीस तर सॅमसंग जर तू थर्टी या ट्वेंटी पर्यंत रेंज आहे. ना विवो बेस्ट, माझं तर म्हणणं आहे कारण मम्मी साठी आम्ही घेतलोय काय लिटरली सांगतोय जसं घेतलेलं की तसच आहे. अजून नवीन एकदम न्यू सारखंच वर्क करत आणि बॅटरी बॅटरी सगळं बेस्ट आहे.
माझा पण फोन चांगलाच आहे. काय झाल नाही किती वेळ पडलाय. खरं फाय जी नाही आहे.
मग अरे मग तेच सांगतो ना तुला आता फाय जी फोन आहे ना विवो टी फाइ प्रो घेतेस का बघ स्टोरेज किती पाहिजे तुला
फोनच काही नाही चालते किती पण
हा म एक बघ तीस पर्यंत आहे ना तुझ तुला ते ट्वेंटी नाईन पर्यंत मिळेल, जर तू कार्ड कार्ड लावलीस तर क्रेडिट या डेबिट मे बी काय? टी फाय प्रो हाय बघ, घे चांगलाय.
ती फायर प्रो
येस आता नवीन लॉन्चझाले एकदम बेस्ट आहे बॅटरी नऊ हजार एम एच आहे. घुमाो की घुमो ती रिल्स बघणार आहेस बघ की बघ ह ती किती कॉल करणार आहेस. क कस्मरला कर. कर आणि मेन विवो माहिताय तुला स्टेबल आहे. नेटवर्क म्हणजे नेटवर्क तेन स्टेबल येतात. पैशाच काय.
होयच बघ मला
कमवा दिकी मग तू आन की पुरावा
मी का देऊ. हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
त्याला वायफाय बरोबर नाहीये.
चुपरे चांगलाय हे ऍप बंकूस आहे.
काचाा पिया लाग रयसने दि
ह हे ॲप बंकुस हाय.
पंकुश मकुश
फालतू
क्या गुंदाबाने गेरे तू
गुंडा किसको बनना है. ते
बनना पडिंगा ना मेरी जान गांजा बेचना है तो
माझी गुं गुंड हाईत ती ओळखीची हाईत.
हो भाई ह बरोबर आहे. त्यांना सप्लाय करत्यास ना तू त्यांना स
मग काय जवाहरनगर मध्ये राहतोय. जवाहरनगरमध्ये राहतोय विषय हाय काय जर्मनी गँंगची लिडर्स आमच्यात ओळखीचे
आयला
ती फुकात बसल्याली अस त्यात बी त डेंजर आहे आम्ही
बरोबर आहे डलीडिलंय होय बरोबर आहे सोड काय त्यांना ते मग ते माहिती नाय आपल्याला काय चाटत्यात ते माहित नाही हा ते माहित नाहीत फुकट्याला काला चा त्याला माहित नाय
काय माहित काय करताय तुम्ही मी एक दोनदा बघितले.
काय नाय सोड तू गांजा सप्लाय करत्यास म्हणून तू सेफ आहेस.
तस पण मी सेफच आहे. इथल्यांना काय करत नाहित ती
व्हय
अरे त्यो एक म्हणजे जर्मन गँगचा एक लिडर आहेय त्यो आधी त्यो दादा आमच्यात कामाला हूता लय लय वर्ष आधी
हाय ता ता ता ता ताचुन बोलते नं त्याला ये आद्या ये हागऱ्या ये टाकायचं नाही चड्डीत रहायच हहहह
त्याला आक्शा म्हणूत होतो मी आता गप दादा म्हणतोय. त्याचा चाकू काढाल
हा ओ अवघड हाय बाबा. आता बाहेर आलाय वाट की
रचं आहे की.
हम्म बघ बाबा काय तर खरची-बिरची
मी काय करणार आहे?
काय तर खर्चील बाबा गांजी
मी सभ्य आहे, ऐ थांब तुला फोन करतो.
ह